हॅलो.
हा बोल की.
काय करतेस.
हॅलो काय करतोय आताच बोललीस काय नाही करायल म्हणून
कॉल चेक करत होती.
हा.
स. जरा अभ्यास केलीस का नाही?
कसला?
अग अभ्यास कसला करतेस तू?
हा हा नाही केलो.
ती मॅचच गणित घे की सांगतो तुला.
गणित घेऊ.
हा.
मच्छरदान झोपून काढ वळून झोपलोय.
बरं ऐक नुसत हा मी सांगतो.
हां.
जीके सांगतो काय जीके.
हा.
माझ्याकड पण काय नाही कि ग. मला एक क्वेस्शन कुठलं तर सांग मी आज.
ह.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मला मिळवणारच हे कोण.
लोकमान्य टिळक.
हम्म सांगितलंय मी उत्तर ते.
हम्म.
हे क्वेशण आलता सुमे परत होय.
आणि ह्यो पण आलता बघ ते तुला. तुझ्या क्वेशन पेपर मध्ये हे आलात काय क्वेशन कुठलं सांगू काय. अ... ह्या ह्या राज्याचं हे नाट्य नाट्य काय? ते नृत्य नृत्य प्रकार प्रकार
काय बघायला पाहिजे ग.
हॅलो हॅलो
हम
आणि असं पण आलता त उलटा पण होता ए नूट रुपयया दिलेला असते काय?
हम
नृत्य प्र प्रकार दिलेला असते आणि जर राज्य कोणत विचारत्यात ते कर्नाटकमध्ये. कुठलं कुठलं ग ते नृत्य प्रकार आहे? कुठलं होतं बाई वेगळं छत्तीसगड का कुठलं.
नव्ह नव्ह वेगळंच काय नाव होतं काय.
हम्म
त्याच ऑप्शन हेच होतित.
हम्म
ती नव्ह रिझनिंग मध्ये कसले क्वेशन आले ग सुमे.
हाय तिचं होती सगळे.
ह्या हहहह
फक्त सिम्प्लिफिकेशनच जरा अवघड होतं रिजनिंग मधलं.
हायती ति नव्ह ती नव्ह तुझ काय ते अलती ते अ ते असतात बघ पायऱ्यांच्या वर या या या
बॉक्स बॉक्सिंगचे
आा
व्हय अलतीत की
तसलीच गणित लय होतीत आणि ते सात जण एका वर्तुळकडे तोंड करून बसलेल. तसली होती आणि नुस तसलीच होती नुसता आणि पाच किलोमीटर वळते ते-ते एक अस दृशाचं
हं.
नाते संंबंध ऐक आलंत, दोन आलंत नाते-संबंधचं.
रेंजिंगचे काय विषय नाही गं, मॅसेज सांग
फक्त वेळ त्याच्यामुळं गेला गं माझा, म्हणून सांगालोय.
हम्म.
वेळ जातोय पण त्यात खरं आपला.
नई जात वेळ.
अगं जात नई व्हय त्यांचं मांडाय-मांडाया त्या.
नाई.
कसं काय?
बाकी मॅच लावली जाते माला.
रीजनिंगला मांडा- मांडत नसतो त्या, गोल
लगेच होतय गं मांडून.
ते होतच की, पण बरोबर असं होतय. पण जास्त स्पेशल असल्यावर, तसलीच वेळ जात नही का त्यात?
ह्म.
अं
जाणार का?
मं. अनं मॅक्स मध्ये ते बीजिंग अणि ते अल्जेर पण आलेला मी सोडून दिले.
का गं?
टाईम जाणार म्हणून.
तसंल आलंत का ते गणित सांगितलं न ते.
कसलं?
ते वर खाली एकसारखं असतात गं.
आं.
ते वर खाली एकसारखं असतात ते.
हम्म आणि ट्रिग्नोमेट्रीमधलं एकचं आल कॉ वन मायनस कॉस्ट थिटा इनटू वन माय वन प्लस कॉस्ट थिटा तसलं आलंत. तेज काय तरी लिहिलू, टू अपॉन थ्री लिहिली.
ह्म.
आणि कुठंला ते सांगू काय? गणित लय सोप एक-काणी मी तर त्या स्क्रीनवरच सोडवल्यात.
व्हय.
हम्म, आशी एवढी पण सोप होतीत, हा.
असली कसली आलतीत?
ती गं, ते कुठलं? ह्या आणि ह्या ज्यात बाय बऱ्याच होतं कि ते, टक्केवारी काढायचं होतं.
हं-हं, हे वीस टक्केपेक्षा कमी आणि जास्त हेत ते?
हम्म.
ते काय नई.
परत त्याची रिजनिंगची पण एक सोपी होती ग, विषम संख्येमध्ये अ दोन मिळवा, एक आ एक मिळवा आणि अ आ घरी जा सांग होय. परत एक्स, वायचं पण होतं ब एक्स वायची पण नाही हे काढा म्हणून
ते वर खाली एक्स व असत्यात ते?
हां
हम्म
नाही दोन एक्स, वायची किंमत आणि एक्स अधिक वायची किंमत असं काढायच हुतं बाई. ते म लई वेळ लागणार म्हणून सोडून दिलो मी आणि एक नवीनच गणित आल त बे सुनमे कुठं ल सांगू काय?
हम्म
समीकरण तीन दिलतीत, एक्स आधिक अशी सगळे तीन समीकरण हुतीत.
हम्
मग हेचं एक्स, वाय, झेडची किंमत काढाय लावलेली.
हम्म
हे वेगळंच होतं गणित, खरं सोपं आसल आसं वाटलेल. पण मला वेळ नव्हता. आ
ऑप्शन वन
काय?
ऑप्शन मध्ये तीन होतं काय?
ऑप्शन एक्स, वाय, झेड ची व्हॅल्यू हुत्या वेगवेगळ्या, एक्सची वेगळी, वायची वेगळी आणि झेडची वेगळी अशी हूत्या. म्हणजे गणित वेगळचं हुतं.
दहा मिनटं झाल्यात काय?
नाही, नाही साहा मिनिटं झाल्यात.
आत्ता सहा?
तासभर बोलतेस ग तू माझं संगट
हम्म
काम करतानाच एवढं आळस आला का तुला. आयला आपलं, आपलं काम पाहिजे हुतं बघ. उगच हे बोलायचय हाय. दुसऱ्याला पे त्रास
हम जास्त उलट मोबाईल मध्ये बघाय तर मिळत
मिळत नाही?
हम्म
ह हम तुला बी असलीच गणितं आलतीत काय? संगणकाची पण कुठली वेगळीच होती बाई हिस्ट्रीतली गणित, गणित म्हणतो क्वेशन. आणि मध्ययुगंची पण जास्त हुतीत.
ए किती वाजल्यात?
बारा! वाजल्यात कि ग.
हम्म
ह ह ह शुभे मॅथ्सला पण ट्रिक न सगळं कराय पाहिजे फास्ट मध्ये. आता आता, सात, आठ मिनिट झाले असतील.
हम्म.
ऊ ह्य. काय ते आता मी ज्या ट्रिक नं केलो क नाय गणीत, गणीत फास्ट सुटालतील मला. ते रिजनिंगलाच जास्त वेळ लागालता मला.
हम् हम्.
आणि त्यामुळंच जास्त वेळ, आणि कशाला ते सांग? पहिल मॅथ्स क्वेश्चन.
हम्म.
आणी त्यात वेळ गेला. आणि जी के चे म्हणजे जवळजवळ मी किती ॲटम ऊ. हुं. पस्तीस सोडलो. नऊ बघितलच नाही मी गणित. गणित क्वेश्चन.
हम्म.
दादाची वीस झालीत काय?
कुठल्या? झाल, ऊ बघायला पाहिेजे, झाले असतील.
म झाले असतील उशीर सकाळीच झाल्यात म आता दिवसभर पण झाले असतील की.
हम्म.
हम्म. जिला स्पीकरवर ठेवाय येत नाही वाटतं
हम् नाही येत, हे झालं का बघ टायमिंग.
नाही अजून. हॅलो! हॅलो!
हा बोल की.
जेवलीस काय नीट?
मी पडले होते.
हा.
जेवतेय मी.
एक मिनिट व्हॉट्सॲप ये की.
सांगतो.
तेच झालंय उभं.
झाले. ठेऊ काय?
हा, कॉल कर.